हॅलो
हा बोला कि काय नाही चालय की आवरायचं
हा हा हां आवरडली की नाही अजून
नाही हाय की कपडे भांग हम्म तुमचं होय आवडली की
हा हा हा आमचं आज काय आवडलंय आता अजून थोडं बाकी आहे
होय ते वेळ होते मुलांची शाळा सकाळी शाळा असतात ना
सकाळची सकाळी लवकर सात वाजता जाते ना
हा हा
थोड थोडं आवरलय अजून नाश्ता करायचाय
हा आमचा आवडलाता
हा नाश्त्याला काय उपमास केलेला
हा हा
हम
होय रविवारच तेवढं हे होते ना म्हणजे इडली वगैरे डोसे वगैरे इतर दिवशी नाही आहे ते वेळ होते सगळं
इतर दिवशी आहे इतर दिवशी करायला मिळत नाही हा आणि आता स होय ते मग सकाळी एक आमचा सव्वा सातला डबा असतो नंतर साडेआठ ला एक असते
होय त्यामु नाही होत ना
हो चालूच असते मग
ते कसं लेट नाही गेलेलं असले तर चालतंय
चालते होय होय हे होत नाही मग आवडत नाही ना लवकर
होय त्या वेळ लागतोय ना सगळं आवरायला हम
आणि काय तुमचं आरलं
होय चालूय कता वरायचं
हा हा होय काय कपडे वगैरे झाले नाही
नाही अजून आहेत आता आता धुवायचं हा काय जॉबला वगैरे जातय का काय
अ काय नाही घरीच असते घरी माझा जॉबच आहे म्हणायचा सा डीे ह्याच शिलाई साडी वगैरे फिकफाळ हा हा मग ब्लाऊज हा फॅन्सी म्हणजे आताच्या ह्याच्या पद्धतीची सगळी लाव जा हम्म हा तेच का जस आता त्यांशी असेल तस इंस्टा युट्यूब बघून होय रेट आहेत रेग्युलर विना डिझाईनच आहे ते अडीच रुपये
हा हा
आणि मग ते तीनशे तीनशे पर्यंत तीनशेच्या वरती जात मग ते
जात होय हाग आहे आणि मुंबई पुण्यासारखे पूर् म चारशे पासून शिकायचंय
तिथे जास्त आहेत पाचशे पर्यंत पाचशेच्या फुढं आहेत
होय
साधं शिवायचं असेल तर पाचशे रुपये शिलाय
पाचशे होय जास्त आहे
हा
आपल्या घरात बसून काहीतरी हे करायचं
घरी बसून काय तर आपलं वेळ जात नाही म्हण करायचं
सा पिक पण साठ सत्तर रुपये म्हणजे घय
होय साठ रुपये फल काय म ना पंधरा सोळा अठरा रुपये असा आहे फालच्या रेट
होय रेट पण त्याचे पण आहे त्याला आवायला पण वेळ लागतोय
हो आधी अस्तर मिळत हो तर वीस रुपयेला आता पन्नास रुपयला अस्त्र मिळते
हा महागाय वाटल्या त्याच्यामु सगळं
हे होत नाही होय महागाई वाढलं त्याच्यामुळे सगळंच रेटच वाढले सगळे
आणि त्यांना कस म्हणजे व्यवस्थित लागते ना ब्लाऊज वगैरे ग्राहकांना
ला लाईटच आता रेट वाढलेली लाईटचे लाईट बिलाचेच. त्याच्यामुं आता नाही आता शक्यतो मोटरज असतात.
मोटरच असते होय.
त्याच्यामुळे ते हे होते.
हम बरं आहे र घरी बसून आपलं हे निघते हम्म काय ते घर खर्च तरी निघतोय.
निघते निघते घर खर्च निघतोय आपलं काय खर्च असेल तर निघतोय.
निघत होय.
हा.
हम्म.
काय चाललंय.
आमचं काय घरीच की बाई लहान लहान त्याच्या मु काय नाही अजून बाहेर हा शाळेला गेले की जायचं बाहेर.
जायचंय लहान असले की नाही जात य तेे.
नाही होत.
हम् हम.
किं जायचंय तास दोन तास जरी गेली तरी चालतय.
तरी आपलं तेवढं काम होते घरी असल्यानंतर काही होत नाही.
नाही.
हम्म हम्.
त्यांच्या हच्यातच क आम्ही एक के सात आठ जण आहे.
हां हां हां हां ह तेच के.
साहेब.
हा हम ह.
हम्म.
आणि काय आम्ही चौघे जण आहे बा.
चौघे जण हा.
हम्म.
काय चाललंय.
आणि काय नाही पाऊस काय नाही कार होता
हा हा इकडे पण वातावरणात झाले काय पाऊस वगैरे काय नाही.
अ नाही तर वीस तारखेनंतर चालू होणार म्हणाल्यात.
होय काय माहितीय काय चालू होतेय का नाही.
हो ते तेच की.
हा.
आजकाल जेवण स्वयंपाकावरल का.
होय आवडले की डबे असतात लवकर आतलाच आवरतय.
हा हा हा.
हम्.
आवरत अस असं काही. आ आमचं पण थोडंफार आवरलंय. थोडं आवरायचं आहे.
काय चालूच असते की सकाळी उठल्यापासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत चालूच असतं.
ह होय होय तेच की. अ काय गावी वगैरे जातय का नाही.
गाव्याता येईलच की मे मध्ये गेलेले. तर सुट्ट दिवाळीला आधी मध काय असं नाही. नाही तर मेस दिवायलाच घेत.
दिवायला सोया.
हम्म.
आणि स्वयंपा का काय वेगळी दरोजचा.
होय रोज वेगवेगळ भाज्या वेगळ्या सगळ्यात सीझन नु
हं होया आता काय पालेभाज्या सगळ्या खराबचं येतात.
होय राहत नाही आहो ते फ्रीजला पण राहत नाही ते मग आज आणलं की कि उद्या स काळी लगेच करायला पाहिजे नाहीत संध्याकाळी तरी करायला पाहिजे.
करायचा संध्याकाळी शक्यत म्हणजे बर पडतंय पाले भाजी
होय सकाळी डब्याला पुरत नाही मग डब्बल माझी करायला ला
का डबल भाजी कराय लागते मग सगळी
न्य संध्याकाळचं बरं पडतय.
ह हा हा नॉन व्हेज वगैरे सगळे खातात काय?
होय खात्यात की
हां हां हं
लहान लहान मुलांना तर लय आवडतय.
आवडतय हो सगळे नॉन व्हेज प्रेमी असतात. हा तेच की
मं तुम्ही खाताय की नाय.
आम्ही होय होय सगळीचं
हा हा
आता काय श्रावण चालू होणार.
होय आता महिनाभर काही नाही गणपती जायपर्यंत
होय आता म ह्याच्या श्रावण मध्ये आपल्या रेसिपी असतात वेगवेगळ्या काय
हो श्रावण मध्ये काय चालू असतय की वेगळं पोळ्या वगैरे आता सण चालूच की हा
आळुवडी
भरपूर काय काय असतय. रोज एक पदार्थ काहीतरी करायच हा
भाज्या पण येतात सगळ्या वेगळ्या
होय आता सगळं येतय ते गणपतीपर्यंत असतात.
गणपती होय गणपती जायपर्यंत ह्या वेळेस गणपती जरा लेट झालेत.
होय अधिक महिन्यामुळ ते लेट झालेत ना. हूं -
ता नागपंचमी झाली असते आता पण
होय लवकर असते आता नाही. हम्म होय. आता चालूच की सणं एक दिवाळीपर्यंत हे तिथ ना म परत हळूहळू परत चालू
आता चालू आता पटापटा येणार शि सणं सगळे
होय आता गणपती झाले की लगेच दसरा वगैरे येतो.
होय कारण की गॅप नस णार हाय कारण की अधिक महिना आला ना त्याच्यामुळ पुढे गेलेत.
हा
एक पंधरा दिवसात महिन्यात पंधरा दिवसात महिन्यात असणार ते
होय आता ते लवकरच असन एक वर्ष आड असतेच ते तस
हम्म हं एक तीन वर्षात ना कायतरी येते वाटते. अधिकमास हूं हूं हूं
काय चांदीे वगैरे सगळं वाढलंय.
अधिक मासमध्ये काय खर नाय हां हां
काय ते पण महागच झाले सोड
होय मगाय रेट वाढलेत चांदीच आता
होय सांधे आणि सोन्याचे पण वाढले तरी पण गर्दी केवढी असते दुकानातमध्येध्ये
हो गर्दी भरपूर आहे आता अजून लग्न सरळ आहे ना
होय त्याच्यामुळे घेतातच पण सामान्य ग्राहकांना पण ते हे व्हायला पाहिजे परवड्याला
हा नाहीय ते जा जात नाहीत आता कोणतशी आता एक ग्रॅम घ्या गेलं तर दीड हजार रुपये पाहिजे
होय तेवढा पाहिजेतच हो मध तर किती
पंधरा दीड नाही पंधरा हजार रुपये पाहिजे
प ह्याच्यात मध्ये किती एक लाख ऐंशी हजार वर गेलेले आता एक हा एक पन्नास वर आले
हा
हम्म
एक लाखावरती आले आहे ना आता कायम रेट हसाच राहतो का काय माहिती
थोडंफार कमी तरी व्हायला पाहिजे एक फिक्स म्हणजे अस पाहिजे हो किती पहिला वीस तीस हजार असायचे तेव्हा पैसे नव्हते लोकांच्याकडे आणि आत होय
आता पैसे असले तरी घेऊ शकत नाही एवढे रेट वाढले त्याला
रेट वाढलेत म्हणजे जे असणारे घेऊ शकतात ज्यांच्याकडे काय हे नाही ते काय म्हणजे सामान्या वगैरे काय घेणार आहेत
आता शक्यत सगळ्याचीच रेट वाढली
होय चांदी पण वाढली अधिक मासामुळे तर चांदी भरपूर आहे
मा वा वाढलेलीय भरपूर खरेदी केली मात्र लोकांनी
होय केली करतात लोक आता काय करणार जे हाय ते तरी करायला पाहिजे होय
पत काय
नाही म्हणून पण चालत नाही
करायला लागतेय ना
होय नवीन जे लग्न झालंय त्यांचं पण अधिक मास ते चालूच अस होय लग्न झाल्यापासून ते चालूच असत
चालू असते होय